हा बोला काय चाललंय
काही नाही वॉकिंग चाललंय इव्हिनिंगच
अच्छा आमची स्वयंपाकाची तयारी चालले
नाही मी माहेर मी माहेर आली त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही
टेन्शन नाही सासरी असल्यावर असत हू मग अजून काय म्हणताय कस हाय वातावरण तुमच्या इकडच
आहे पाऊस चालू आहे शेतात कामं चाललेत हा
हा हा ईकडे नाही आता पाऊस नो
आ
इकड नाही आत्ता पाऊस म्हणलं वातावरण झालंय नुसत
अच्छा
हा
नाही इकड आहे पाऊस
हा हा
हा
हू अजून काय म्हणताय
अजून काय नाही काय स्वयंपाक बनवताय आज
आज बटाट्याची भाजी बनवते
हू
रस्सा भाजी आणि सोयाबीनच भात मसाले भात
हू हू हू हू
हा मुलांना मुलांच्या आवडीनुसार असतं मुलं सांगतात ते करावं लागते कुणाचे वेगवेगळे फर्माईश हा सगळ्यांची वेगवेगळे असते. फरमायची एक एक खात नाही एक खात
हा ह तुमच्या मसाले भाताची रेसिपी सांगा ना मला?
हो कुठल्या सोयाबीनच्या का?
सोयाबीनच्या.
सोयाबीनच आपलं आलं आनि लसुण, टेचून घ्यायच, कांदा उभा चिरून घ्यायचा, टोमॅटो उभा चिरून घ्यायचा, फोडणीला मग जिर मोहरी टाकायचा आधी कांदा उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा, अदरक लसून टाकायचा, थोडा कडीपत्ता टाकायचा.
हा
आणि, आपले सोयाबीनच्या आधी आपण उकडून घ्यायचे थोडसं मीठ टाकून. मग ते पिळून घ्यायचे आणि मग चटणी, मीठ, टाकायचं आपल्याला पाहिजे तेवड, मुलाना पाहिजे असल थोडं तिकट कमी टाकायचा गरम मसाला टाकायचा. मॅगीचा मसाला टाकायचा, मग चांगला जरा भारीचव येते मग. मॅगी मसाला टाकते थोडा, मग सोयाबीन त्यात परतायचं पाणी टाकायचं उक उकळी आणायची, उकळी आली की मग आपण भात धुऊन टाकायचा. मीठ टाकायचं.
अच्छा! अच्छा! हा आमच्याकडे सेम प्रोसेस आहे फक्त आलं लसुन, पेस्ट नसते, मॅगी मसाला नसतो आणि सोया बिन आम्ही अ उकळून घेतलं ना.
हा
त तव्यात थोडंसं तेलात आजून फ्राय करतात.
अच्छा! हा आणि तिकडं आपले, इकडे ते मसाला भात बनवतात ना, मसाले भात- तो कसा बनवतात मसाले भात? तो
आमच्याकडे इंद्रायणी तांदळाचा का-
हा कसा पण राहते. आमच्या इथं नाही बनवत कधी असं आपण साधा खिचडी भात वगैरे असतो इकडं,
इकडे मसाले भात बनवतात तो बनवतात तुम्हाला तुम्ही पावट्याचा बनवू शकताय, नाहीतर वाटण्याचा बनवू शकताय.
इकडं पावटा नाही भेटत ना, वाटाण्याचा सांगा पावटा तिकडे आल्यावरच खायला भेटतोय.
अच्छा हा हा आमच्या इकडे काळा घेवडा, वाटाणा, आ अ परत पावटा, सोयाबीन हे सगळ्याचे मसाले भात बनतात. आणि त्याला इंद्रायणी भाताला, प्रमाण असतं, दोन वाटी तांदूळ घेतलं तर चार वाट टि पाणी असं, कारण नाहीतर जास्त पाणी घातलं ना- तो खूप घिचका बनतो आणि तो टेस्टी नाही लागत मग मसाले भात.
हा का
तर आ माझ्या घरची रेसिपी सांगते, ते माझ्या सासूबाई बनवतात तीच त्यांनी मला शिकवली. तेल कढलं की त्यात जिरा मोहरी, कडीपत्ता, कापलेला कांदा, टोमॅटो, त्यांचंच मग थोडा वेळ वाटाने परतून घ्यायचे पाच दहा मिनिटं.
वाटाने परतले त्यात तांदूळ टाकायचे.
हां
तांदूळ चांगला अ परतून घ्यायचा म्हणजे तो कडक झाला पाहिजेत, असा परतून परतून आणि मग त्यात त्यात थोडा मसाला मीठ आणि अ अ एव्हरेस्ट चा चिकन मसाला टाकतात त्याला
हा एव्हरेस्टचा चिकन मसाला
हा आणि मग त्याच्यात थोडी कोथंबीर चिरून मग पाणी वतायचं आणि चांगलं तेला शिजून द्यायचा कुकरला टाकलं तर मग तीन शिट्ट्या टाकायच्या तसं पातेल्यात केला तर मग काय मुरेपर्यंत करत बसा
होत हो बरोबर आमच्यात असं सेम प्रोसेस आपण चिकन बिर्याणीला पण करतो ना पोरांना असंच आवडत चिकन बिर्याणी करतो ना त्याला पण अशी दम बिर्याणी अजिबात आवडत नाही आमच्या इथं दमन ते कसली दिलेली तसली
हा हा
अशीच आपली केलेली सिम्पल एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकून वगैरे केलेली तीच आवडते
नाही मी न नॉनव्हेज जर बनवली बिर्याणी तर मी प्रोसेस सेम करते फक्त लेयर नाही लावत डायरेक्टली प्रत तांदूळ टाकते म ते टेस्टी बनतो
हो टेस्टी बनतं लेअर वाली ना कुठं मसाला लागतो कुठ
मी दम देते पण मी त्याला ते पीठ बीट नाय लावत मी त्याला ना अ वाटीत कोळसा ठेवते अस कोळसा लाल करून आणि त्याच्यावरती डायरेक्ट दो एक चमच भर तूप टाकते
तूप टाकायचं ते स्मो की फ्लेवर येत असलं हा हा बरोबर हू आता तुमच्या इथं मग कोण स्वयंपाक बनवत माहेरी
मम्मी
मम्मीच हू हू हा
इकडे मम्मी पप्पा दोघे असतात गावी
हा हा भाऊ वगैरे नाही बहिण
नाही नाही भाऊ नाहीये बहीण आहे तिचं लग्न झालेलं
हा हा तुम्ही दोघी हू हा
बाकी तुमच्या माहेरी तुमचं जाणं येणं होतं की नाही
जास्त नाही होत ना लांब हाय ना आम्ही इंदोरचे माहेर सातारा मग जास्त होत नाही वर्षातन दोन-तीन वेळा
हू माझं पण लांब पडतं थोडं मला मग पुण्यातून इथं पोहोचायला खूप वेळ लागतो ना ह मी पण नाही जास्त सारखं येत तीनजान
केवढ बाळ आहे मग तुमचं लहान किती वर्षाच हाय
तीन वर्षांचं हाय
अच्छा माझे पण दोन भाऊ असल्यामुळ ते भाऊजय आलेत ना मग त्यात सगळ मग तिथे गेल्या काही कामाचं टेन्शन नाही सगळं आयत असतं पण इथच तेवढं आपलं
सगळ्यांनाच तसं
हा्
इथं पण माझी अ मामाच्या मुलगीच जावे मग आम्ही दोघी मिळुन करतो.
अच्छा अच्छा अ्छा अ्छा म्हणजे रिलेटिव्हस आहेत ते
हो हो
हम् हम
हम्
चांगलाय ना.
हा हो, पण पहिल्यांदा तिथंच झालं नंतर मग माझं -
अच्छा मग जिथं दिले ते पण रिलेटिव्हस आहेत का?
हो हो ते रिलेटिव्हस आहेत.
हा मग ते बरं आहे ओळखतात ना.
छोट्या दिराला.
हा चांगलय.
माझी बहीण इथंच दिलीय घराजवळ चार किलोमीटर वरती. पण तिचे मिस्टर नेवी मध्ये आहेत, तर ती तिकड असते. ते मग मुंबईत त्यांची शिफ्टिंग आहेत.
अच्छा अच्छा बरं.
ती पण आहे मुंबईत, मग आमच्या दोघींच जाणं येणं असतं नेहमी नेहमी. कारण मी पुण्यात राहते, ती मुंबईत राहते तर, हम्म
बोला भाय
बाकी अजून.
अजून भी निवांत तुमच्या इकडेच काय ते सांगा
हं
असंच
मुलं तुमची कितवीत आहेत? कितवित शिक-
एक आठवी ते एक नववी ते आणि मुलगी छोटी ती पाचवी ते.
अच्छा अच्छा चांगलय. तीन तीन मुळ मुलं सांभाळणं म्हणजे, आपड कामत
ते दोन पहिले नॉर्मल झाले मुलं. मग सासूबाईंचि हौस होती की मुलगीच पाहिजे कारण म्हणे बापाला किंमत नाही कळत म्हणे मुलगी असल्याशिवाय म्हणे त्यांच असं म्हणणं, म्हणून मग ते मुलीसाठी चान्स घेतला. ही सिझर नी झाली
हं
मग सीझर मध्येच ऑपरेशन करून टाकला असं, हा मग तेव्हाच ऑपरेशन झालं मग तीन झाले.
ह हा ह
हम्म
हा
करू का
बाकी अजून काय विशेष ह नाही माझ्या लग्नाला सहा वर्ष होतील
अच्छा
लग्नानंतर थोडे दिवस जॉब होता त्यामुळ मग तर बाळाला ठेवायला थोडा वेळ केला हू हू हा मग आता काय करताच येत नाही जॉब कारण ती छोटी आहे तर
हो जोपर्यंत काही स्वतःच म्हणजे मुलं हातानी काय खात नाहीत
आणि ते एक बाळ असलं की कस असतं ना त्या त्याच्याकड खूप लक्ष दिलं जातं त्यामुळ ते जरा स्वावलंबी नाही बनत लवकर अस असत
तुमच्या हाताचि कुठली स्पेशल डिश हाय
माझ्या हातच्या तस खूप सारे आहेत मी इडली छान बनवते साऊथ इंडियन फूड मी छान बनवते त्यानंतर नॉन व्हेज हा
हा हा हो
साऊथ इंडियन मध्ये माझी इडली स्पेशल आहे इडली सांबर
इडली फुगवण्यासाठी एवढं काय काय घालता घरात भिजत घालत का तुम्ही
हा भिजत घरीच घालते मी तुम्हाला प्रमाण सांगू का चार वाटी तांदूळला एक एक वाटी उडीड डाळ अ दुपारी भिजायला टाकायची म्हणजे पाच पाच ते सहा तास चांगल्या पाण्यात ते भिजलं पाहिजेत व्यवस्थित आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे दुपारी मी भिजायला टाकते बारा एक वाजता संध्याकाळी वाट ताना त्यात जेवढी डाळ टाकली तेवढीच पोहे टाकते पोहे भिजवून घ्यायचे चांगले पाण्यात हा पोहे संध्याकाळी टा कायचे पण चार वाटी तांदुळ हा आणि मग हे सगळं चांगल वाटून घ्यायचं एकत्र आणि ते वाटल्यानंतर मी दोन चमच तेल टाकते तेल आपलं खाद्य तेल आणि त्याज्यात मिक्स करून घ्यायच आणि देठांच्या मिरच्या देठांच्या मिरच्या दोन तीन टाकायच्या आणि थोडासा अर्धा चमचला पण कमी खुप सोडा टाकायचा सगळं मिक्स करून हा मिक्स करून ठेवून द्यायच आणि वाटताना ते स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर वाटयचं म्हणजे किचन मध्ये थोडी हिट जनरेट होते ना जरा ताप तापलं जातं ते किचन किंवा स साईड ला त्याच्या गरम भांडी वगैरे ठेवायची मग हा मग हे हीवाळ्यात पण पोट पीठ चांगलं
हा हा आणि मग ते मिरच्या जेव्हा आपण टाकतो अख्या तेव्हा ते कट करायचे का तशाच टाकायच्या तशाच टाकायच्या
टाकायच्या देठा सकट म्हणजे त्यातलं देठामध्ये हिट असते ना ते पीठ फुगवायला हेल्प करतं मग चांगलंय
बरोबर मग सकाळपर्यंत जास्त फुगत असल
हो हो हो हो मीठ सकाळी टाकायचं ना हा कारण ते पीठ फुग नंतर सकाळी परत ते हलवल्या नंतर परत खाली जातं ना. कमी होत ते, त्यानंतर म अंदाज आपल्याला चांगला येतो.
उडीद डाळ, पोहे, तांदुळ तेल म्हणला ना तो तेल सोडा आणि मिरची ओके.
हा हम्म मग सकाळी त्याची छान इडली बनते, म्हणजे तुम्हाला काय सांगते. बाहेर मार्केटच्या इडलीं पेक्षा सुंदर बनते इडली.
हा आणि तेे राशनच्या तांदळाचेच खरं छान बनते हा. कॉल कट होईल का अकरा मिनटं झाल्यावर?
हो हो हो ठीक आहे.
कोण आहे रे!